हॅलो.
आता आधी सांगा जा आहे ना कवाला असं झिरो मिनिट होऊन जाईल बरं.
आग मी तुला म्हणले होते ना एवढे पूर्ण झाल्यावर हे कर म्हणून.
हम् ह.
मग.
हम्म शेळ्या पाणी पाजू राहीली.
हम्म.
हम्म.
प्यारा पाणी पाजू राहिल का.
हम्म.
बरं आहे बाई काय मग गाई ग गाई किती आहे.
एकचय
एकच आहे का आता.
हम्म
अं मग तिला चारा पाणी काय आहे आता.
तिला कुटी म्हणजे मकाची कुटी करून ठेवेल.
हा ना बरं आहे मग काय
बोकडे चार शेळ्या.
शेळ्याला कोण आलं खायला.
कोणीत
हम्म हम् बागाचा पालायनीघता असेल ना आता.
हम्म बागाचा पाला चिसाच्या पाट्या ग
आणि चिचाचे फाटेला काटे राहता ते कशी काय आणता मग?
हम्म आमच्या कडे कातार आहे.
हा ना
हम्म
चिंचाचा पाला लय आवडतो ना शेळीला.
हम्म त्या चिचाचा पाला सगळं आवडत
हम्म हम्म आमचे वावर तर आशे यालाय ना ग मी वर गेले होते ना काल. एकदम अशी वरती गार गार हवा राहते तिथं.
हम्म
एकदम मोकळ आहे ते.
ते संग झोपले तिथंच.
ये अग हा ना ते पिंपळ हा पिंपळच तर इतकी गार गार सावली.
ते
पाणी तिथं मकर पाणी तिरांगं मी तुला व्हिडिओ कॉल करणार होते पण माझ्याक नेट बॅलन्सस नव्हता नेमका काल तुला दाखवायला आणि जर आता गेले ना तर करील तुला दाखवायला फोन
हम्म
लय मस्त आहे आप वातावरण तेढा
काय नाय मोबाईल घावले की माला
मोबाईल घेऊन दीवू अस
हम् मग व्हिडिओ
कुठून हा
मोबाईल घेऊन द्या आधी तर मी खायला ती काय भेंडी रायला
काय करु राहीली
भेंडी भरायची ग
भेंडी अजून निघती ना
मग
बर हाय बाई लई दिवस चाली ना ग
अग पूर्ण वाळून गेली होती आता परत नि झाली तिला पाटाचं पाणी भरलं ना परत मी झाली ना आता परत चालू झाली
हम्म हम्म हे दिवस त्या मान चार पाच महिने माझं लग्न जमलं त्याव लाआवे लु हा त्या आधी ना
डिलेव्हरी व्हायला तवा दोन तीनच दिवस होतील लावून
ए म्हणजे एवढे दिवस झाले आता सातवा महिना आहे
हा
बापरे! लय मोठी झाली असल मग त
नाही नाही
हम्म
झाड छोटच आहे पण वाळून गेली परत म्हणजे वाळून गेली परत फुटवा केला ना तिला
तरी किती फूट आहे
तरी... कमरा या वाढले आमच्या आमचे कमर वर वाढले
हे मग एवढी लहान लहान कशी काय आता?
अ ह जाऊ दे हा
म्हण आता चांगली निघ ती
हा आज दोन कॅरेट आहे
हे बर आहे ना पैसे झाले असतील भाव आहे ना
हा मग का नाही चाळीस रुपये जातील
चाळीस रुपये किलो अठशे रुपये झाळी आठशे रुपये जाळी?
आज जाळी काय विस कोलीची बस होती का?
ए हा तेरा चौदा किलो तरी पण मग चारशे हं चारशे अ पाचशे सहाशे रुपये तरी जाळी पडती बाराशे रुपये बरं आहे दिवसाड
ह्हा
हम्म घर खर्च तर वरचीवरर निघत असल.
मग पहिले तिकडं करायचं ना एकदा
काय
कुडा कुडायला किती तारास द्यायची.
हा ना
गारण भि हा काटले राहते. आपली बोट कशी झाली होती त वाखुडायचं तर जेवटी मागून पणजे आणले होते प पणजे आणायला लावले होते आपण ते पेस्टचे
हा
त्या पेशच पणजायला करायचं
हा
आना
तेच ना आता तर नाही लावते इकडे भेड्या पण
हा आता तिकडे काटता मग ते काकडी व जास्त जोर आहे आता त्यांचा वाार.
ए मी काय काल फक्त चार का पाचच गलेल चार का पाच आहे नाही एवढ्या
आं
काल मी चार का पाचच गल्या लावल्या.
हा
लावलं नुसतं ना आज तो डायरेक्ट माही बा डायरेक्ट दुख राहिले पोटऱ्या
मग आता तुला सवय नाही राहिली मग काय गेली.
वच नाही राहिले म्हे अ घर आता बसून बसून नक कोणाशी बोलणं नाही ना काही संवाद नाही नसत शांत असू पाहिला नसत. काय नसत भीती पाहायच्या माग शाळा पाहायची बस तेवढंच.
मख मग तो खोलीला दोन खिडक्या काढून ठेवेली यांची झाली का त्यांची त्यांची झाली का यांची
काय पातली हंगची झाली त्या हंगची त्या हंगची झाली हंगची काय पाहाचं हम् पंग पंग काढताला आलावता ते पोरही बी तिकडे गेली.
हा
तिकडे गेले थोडस वेगळं वातावरण थोडं वेगळं बरं वाटलं ज असं.
याका खिडकीतून पाहायचा लाहणे सासूचा बगला याका खिडकीतून पाहिजे शाळा
हम्म
म
तिकडे गेले थोडस बरं वाटलं तरी अर्ध एकच तास गेले होते तरी काल झोप सुद्धा नाही माजली वसभर झोपली सुद्धा नाही मगली
कावरर
म झोप कशी काही येईल मग मोकळ फिरून आले ना
हम्म
झोपच नाही आल
मुंगाडी येते इकडे येत.
एवढं लांब
मग त्याला काय बत सळ नसता पकडला का
हम्म जायचं खाली निघून सरळ
नाही जाणार कस काय जाशील तुझ्या तू काही अडाणी बिड नाही का मोबाईल मॅप लावून द्यायचा मस्त पुढं ठेवून द्यायचा आणि यायचं.
येईल ना एखाद्या दिवशी
तो एखादा दिवसचगवायचा नाही तुझा
तू बोला लागलच नाय त कसं काय यायचं.
हं चाल मंग
कधी यव
आता ये.
फोन केला असता मंग आले असते.
मग ये ना आता भेड्या खायला ये.
भेड्या भरू रायली ये तू नाही त्या म्हटले आले
मोस मोठार झाला ग आज डाळिंबाला पावडर मारायची होती. त मंग तनस भरीत होते मग काय
तू सांगायच आधीच मला डाळिंब खायला फोन येईल पाय
हा. यायली पण मी सांगू राहिले ये डाळिंब खायला.
मं तू सांगायचा आधीच मला फोन येईल ना डाळिंब खायला या
कुठल्यावर ते स्ट्रेक्चर परत काढून नीट करायचय अगं
काआचा डाळिंबाचा
हम्म एवढं खास नाय ना ते
म काय झालंय त्याला
येईल वाऱ्यांनी आगं मंग ते कलत ना मंग फळ खाली पडतय एक आर्ध
हं हं पेरू एवाडलं झालं का?
आ
पेरू एवाढलं झालं डाळिंब
पेरू एवाढलं म्हणजे
मोठालं फळ फळ
फळ अगं मी पाहालाच नय गेले काल त्यांनी आणिले होते पण बारीक बारीक कुठले होते नं त्यांनी
हूं
आता लागले लाल व्हायला.
हा ना
मामाईचे यांचे चालू असतील आता
हा ना
हूं त्यांचे पंधरा मी गेले होते तवा पंधरा एक दिवसात नही आत हा आता चालू झाले असतील. ते म्हणले पंधरा एक दिवसात चालू होतील ना मंग आता झाले असतील बहुतेक
हम्म हम्म मंग आता तुला जाऊन मस् पहायला तीन वार झाले असतील ना
नय अजून ग
नाय का?
हा हा -हां ठेव.
आ
लगेच का -हा माझं काम
काय?
रुमाल धुंवून टाक म्हणतोय म्हटलं लगेच का म्हणतो हा कंपनीत जायचंय वाटतं त्याला
किती वाजता
आत्ता
आता हम् ब्या का हम्
नाही मी घेते रस म्ह घ हा काही नाही ग तेच अजून प काय घशाला बरं वाटलं नाही सर्दी अजूनना हं
हम्म शर्दीच्या वळ गयचे ना
अगं आधीच घेतल्या ना त्याच्यामुळे हे झालं होतं त्याख जास्त हे झालं
खुळकुडयच याच खुळकुड यायचा
फुळखुळ्याच्या गोळ्या इकडून घेऊन जावं लाग तला आता खु
ह काढ्या आणला होत त्या का
ह मग का आण
त्याला हसूत होती खूप करायच वाड्या म्हणलं हा काय खूकयातताकारे
हम् सलमंग बाय बाय
हा